हॅलो, काय नाही बसलेय. तुम्ही?
मी पण बसले आता. हा आता बसले झालं काम वगैरे आणि बसले.
हो का माझं पण काम झालं आत्ताच बसले. आणि थोड्या रील्स वगैरे बघत होती.
मग आणि काय बर हाय? आता बघा. कॉलेज वगैरे चालू झालं. तर सारखे ते आठवण कॉलेजची. कॉलेजचे दिवस आठवाय लागले. हॅलो. हा, हा बोला येतोय आवाज.
तुमचा आवाज नाही येत. एकदम स्लो येतोय.
हॅलो.
हा बोला-बोला.
आता बघा म्हंटलं. कॉलेज वगैरे चालू होणार. कॉलेज चालू झालं तर आठवण मी आता सगळ्या.
हो ना आता कॉलेज वगैरे आपण पण पहिले जायचो, सगळ आठवत.
तेच ना आम्ही आमच्या इथे कस. सांगू आम्ही म्हणजे. हा सकाळी कॉलेज असायचं ना.
हा आमचा पण सकाळीच असायचा. उठायला खूप कंटाला यायचा.
लवकर उठाय म्हणजे आधी असं वाटायचं की जायचच नाही उठाव उत्साह नव्हता वाटायचा. आणि एकदा उठलो की म्हणजे असा मस्त वाटायचा.
हो आता सगळ ते आठवतय ना. आता काहीच नाही, ते दिवस खूप आठवतात.
हो आणि कधी खाडं केलं का असं वाटायचा. की नाही जायला पाहिजे होत
हो मला तर उठायलाच कंटाला यायचा. आणि एकदा उठलो की. काय नसत नाही एवढा वाटायचा.
हा म्हणजे. मस्त वाटायच. दिवस म्हणजे आठ-दहा दिवस कसं जायचं कॉलेज मध्ये समजायचं नसत.
हा ना आमचा पण सकाळीच कॉलेज असायच जा नंतर कॉलेज मधून सुटल्यावर जरा मी जायचो हॉटेलला वगैरे बसायला, आता सगळं आठवतय, हो हो.
आणि बघा तेव मॅडम सर वगैरे म्हणजे असे आपल्या प्रत्येक विषयांना वेगवेगळे असायचे, मग एकतरी विषयाचा एकतरी विषय आवडीचा आणि मग एकतरी मॅडम आवडीची असायची मग त्या विषयी, वर नाहीतर त्या मॅडम आल्यावर, ते मस्त वाटायचं,
हा काय काय मॅडम, आवडायच्या पण, पण आता कस सगळे दिवस आठवतात. आणि काय कायच्या यायचं, -
आणि मग स्पोर्ट्स वगैरे पण असायचे मग
हो आमच्या कॉलेज मध्ये पण असायचे, सगळे, डान्स वगैरे असायचे, हॅलो,
हा बोला डान्स वगैरे पण काय,
हो डान्स असायचे, आम्ही घ्यायचो ना भाग डान्स करायच ग्रुपी ने घ्याय, चो पहिले प्रॅक्टिस असायची, प्रॅक्टिस करायची. स्टेजवर जायला पण थोडी भीती वाटायची एवढ्या लोकांच्या समोर ना पण एकदा ना नाचायला लागलो कि मग काय नसत वाटायच, सुरवात झाली. हम्म.
जाईपर्यंत भीतीच असते कुठे कुठलाही काही कार्यक्रम असला ना. वरती जाईपर्यंत जरा भीतीच नंतर मग एका
हा कसं स्टार्टिंग-स्टार्टिंग ला सगळी येऊन. माणसं दिसतात आणि बघायला पण सगळी असायची ना सगळ्यांचं म्हणजे आईप्पा यायचे फ्रेंड्स वगैरे आणि कॉलेज मधले तर आहेतच सगळे मॅडम पण असायच्या
हम
हो आम्ही ग्रुपने डान्स घ्यायचो
प्रॅक्टिस वगैरे घरी कि कॉलेज मध्येच
नाही घरी असायची म्हणजे आम्ही ठरवायचो की हा एवढ्या एवढ्या वेळेला आपण इथे जमू मग सगळ्यांना यायची आणि आम्ही एक म्हणजे टीचर होता आमचा शिकवणारा त्याने आम्हाला एक एकदा घेतलेला ना आम्ही डान्सला भाग त्याने एकनेिता आम्हाला फुकटमध्येच शिकवला डानस त्या दादा आणि खूप मस्त डान्स करायचा तो हॅलो
हा बोला ऐक मस्त म हा हा मस्त म्हणलं
हा ना मस्त शिकवायचा तो आणि एकदम स्टेप बाय स्टेप सांगायचं एकदम प्रेमाने असं कधी ओरडला नाही म्ह म्हणजे तो मोठा आहे एवढा त्याला डान्स येत तरी कधी ओरडायच नाही नीट प्रेम आणि सांगायचा
ह
हॅलो तुमचा मध मध्ये आवाज नाही यत
हॅलो ए तो ना आता
हा आता येतो
हा ते
तुमच्या कॉलेजमध्ये डान्स वगैरे अस
हो डान्स आमचा इथे असायच पण आम्ही कधी नाही घेतलं आणि आमच्या ग्रुपमध्ये कोणाला आवडत नव्हते
हो का
हा असे खेळ वगैरे हा खेळ वगैरे खेलायच स्वामी
हो का कोण कोणते असायचे तुमच्याक खेल
खो खो कबड्डी परत धावण्याची स्पर्धा
हो का तुम्ही घ्यायचं का पार्टिसिपेट करायचे
हो हो आ कायच आणि मग ती मधली सुट्टीला पण म्हणजे असं पी नाही पिटीचा असत बघ वि तेव्हा मग जायचं ह म त्या टाइमाला खेला जायचो खेळ खेलायचो कधीतरी खेलायच कधीरी आणायचो असं पण असायचं
हा ना आमचे पण असायचंय आणि मधली सुट्टी व्यायची लंच टाईम आम्ही तर कॉलेजला तर ड्बा वगैरे नाही न्यायचो बाहेरचच खायचं सगळे बाहेर असायची ना दुकान तर बाहेरच खायचं सगळ काय थोडासा खायचा आणि घरी जाऊन काही बारा साडेबाराला कॉलेज सुटायचंच मग घरी जाऊन जेवायचे किंवा जाताना मग नाश्ता करायचं
ह
ही मज्जत खूप वेगळी असते ना आता कुठे तसे दिवस राहिलेत. आता दुसरी जाताना बघताव. तेव्हा आपल्याला आपले दिवस आटवतात. की हा आम्ही पण असं करायचो. तसं करायचो.
हो आता म्हणजे. काहीच नाही म्हणजे. ती मजा वेगळीच कॉलेज ची लाईफ.
हो ना.
भरपूरी मज्जा केली. आणि मग मॅडम वगैरे पण आता दिसल्या की मस्त बर वाटतं. आवाज वगैरे मध्ये हा. त्या ओळखतात. अजून म्हणजे त्यांना एवढे हे आहेत मुलं तरी पण ते आपल्या अजून म्हणजे सगळ्यां ना ओळखतात.
हो आवाज वगैरे देतात ना. हॅलो.
ब मस्त वाटत. हो मस्त वाटत मग दिसल्यावर सर-मॅडम वगैरे.
हा आवाज वगैरे द्यायला ना.
हो. मग कधी-कधी असं गेलो कॉलेजजवळून. का मग ते आठवतात ईथे-इथे ही मज्जा केली. ह्या ठिकाणी. ह्या दुकानात जास्त जायचो. तिथे हा खाल्ला. हा वर्गात-वर्ग पण असे वर्ग पण आठवतात.
हो आपण त्यात बसायचं. सगल आठवतात मग कॉलेज ला गेल्या असतील.
हो. परत मधली सुट्टी झाली का अशी बेंच चेंज करायचो. चांगला बेंच आणून आपल्या जवळ ठेवायचो.
हा आम्ही तस पहिल्या दिवशी करायचो.
हा काय?
हो पहिल्या दिवशी. ही हा ही मी जागा आहे, ही माझी जागाय. मी इथं मीच बसणार. माझ्यासोबत तू बस आणि पहिले पहिले ओळख नसायची ना कोणाची.
हा.
पहिल्या दिवशी कुठं कोणाला ओळखायचो. आपल्यासोबत कोण असला तर, नाहीतर हा. सगळ्यां मित्र मित्र मैत्रिणी नंतर ओलंख व्हायची जास्ती. नवीन नवीन फ्रेंड्स करायला पण जरा बरं वाटतं ना?
हा वाटत तेच. एक म्हणजे काही असतात दुश्मन, काही मैत्रिणी असं
हो.
तो कोणतरी त्याचा राग येतो आपल्याला.
हा आपण ते पण आता आठवतो ना सगला. कि म्हणजे आपण ह्याच्याशी आशी बोललो, नव्हतं बोलाय पाहिजे.
ते आता म्हणजे ते तेव्हा आता काय सगळी बोलतातच, जरी भांडण केली तरी नंतर आपण बोलतोच.
हो. लास्ट लास्ट ला सगळ आठवत ना.
हो. ह एक्झामचा टायमाला पण मग एक्झाम असायची तेव्हा तर किती म्हणजे अशी भितीच वाटायची,
हो आमची कॉलेज मध्ये होयची. तुमची दुसरेकडे व्हायची का,
नाही आमची पण कॉलेज मध्येच व्हायची, आमच्या इकडे बाहेरची लोक यायची हा बाहेरची यायची आमच्या इकडे
हो का बरं आहे. हा आमच्याकडे पण नाहीतर काय काय ना जात ना दुसरीकडें,
हो हो काही का हो हो काही ज तिकडे तिकडे जातात. आ आमच्या इथे आमच्या इथेच व्हायची फक्त सर वगैरे आम्हाला बाहेरचे यायचे, एकाच दोन आमच्या इथले यायचे नाहीतर बाहेरचे यायचे,
हा हा चांगल आहे. मग,
पण आपल्या इथले असे म्हणजे आमच्या इथले वगैरे आले का मग आ नसत वाटायचं,
हा बाहेर आले की थोडे भेटतील, हा हा बरोबर आहे.
मग बाकी हा हा
काय बोलता.
नाही तेच व बाहेरच्या आल्यावर मग भीती वाटायची,
हा का
शळा सुटली का मग घरी यायच इकडे तिकडे थोडं फिरायचं मैत्रिणी सोबत, गप्पा मारायच्या, आठवता ते दिवस जाम
हो खूप आठवतात आता, आता आपण काय घरीच असत ना. घरी काय काम नाही. घरातला काम केला तर.
हो एखादा म्हणजे असं कॉलेजमध्ये. जायला कोण दिसला का मग आठवतात जास्त.
हो ते झालं. आठवतो आता सगळ आता काय गेल ते दिवस.
हो मग बरं वाटत म्हणजे. आता काय नाही. आता झाले गेले ते दिवस फक्त राहिले आठवणी.
हो तेच तर हा दुसरं काय बोलणार आता.
पण ते भरपूर आठव म्हणजे अ सांगायला गेल तर कमी. एवढ्या आठवणीं आहेत.
हो. ठीक आहे. म चालेल उद्या बोलूया.
हो हो चालेल.
हा हा. बाय.
अच